हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का तई हा हा येतोय येतोय आवाज,
सुरुवातीला नाही आला
हा मी आता मगाशी दुसऱ्या ताईंशी बोलली पण चुकून नंबर तुमचा तुमचा झालं येतं आहे का व्यवस्थित,
हा येतोय ना मध्येेच ब्लँक होतय, आणि मध्येच येत काही आवाज,
अच्छा हा तुमचं येतोय व्यवस्थित, तेच असं म्हणजे त्या ग्रुप लक्षात नाही येते कोणाशी बोलली ते, तर तुमच्याशी बोल ते दुसऱ्यांशी बोललीन तुम्हाला कॉल केलास. होन गेलं माझ अस झालं
काय हरकत नाही हा तेच ना ते वाहे, ें प्रब्म य त्याच्या आण य तरी डिस्टर्ब होतोय असा आवाज, तुमच व्यवस्थित
आता त्या दुसऱ्या करत असतील माझ्या मते झालं नाश्ता जेवण वगैरे, हमम
हो झाला आता जेवायला बसायचंय आज जर उशीर झाला. ते फॉर्म भरायला गेले होते ना एस आय आर फॉर्म,
हा मी भरला तो तो एस आय आर म्हणजे ते मतदानाचा का, कि याचा इकडे ते बसेसचा पण काहीतरी असतो ना पासचा काही, हॅलो
हा इलेक्शनचा भरला ना तुमहीो पा
हा इले कण माझं तर नावच त्याच्यातनं गेलेलं यादीत ना काय प्रॉब्लेम आहे काही समजतच नाही.
मग नाही चालं का
हा नाही ना मग ते पुन्हा मला नवीन करावा लागलं तो फॉर्म म्हणजे भरावा लागला. आणि मग त्याच्यासाठी सग आता प्रूफ पोळा करा हे करा मला तर काही समजेच ना म्हटलं आपण सर, रेग्युलर सगळणजे टॅक्स भरतोय बँकेत म्हणजे सगळीकडे मग प्र् तिथं होते हो यादीत तर होतं ना मी ओटिंग पण केलेलं होतं म ते नाव गहळ आपण कस का बघणार ना कुठ पण जाऊन की आपलं नाव आहे की नाही आहे की नाही
हम् हम् हम्
असं म्हणजे ज्यांची त्यांची जबाबदारी असते ना आणि त्याच्यासाठी मग आपल्याला वेळ खर्च करावा लागतो
बरोबर
कागदपत्र ग करा सव गोळा करा पु्हा आप प्र तफा
हो
काही समजतच नाही असं हा तेच
बोलवलं एका नंतर
नाही नाही आता ते काहीतरी सप्टेंबर हे ऑक्टोबर नोव्हेंबरला काहीतरी यादीत तयार होईल न नवीन तर मग ते तेव्हा काही होईल बॉ आस आता सगळ्यांचं आहे बाकीच्यांचं फक्त माझाच प्रॉब्लेम आहे
अच्छा हम्
बघू मग काही प्रूफ दाखवायचे असतील ब असं आपल्या गावाकडचं म्हणजे आईवडिलांचं अस वगैरे काही जन्म दाखला किंवा काय असं ते बाकीचे तर भरले ऑनलाईन फॉर्म म जे काय भरायचं होत ना ते सगळं भरलं गेलं आहे हां ऑनलाईन भरलं ह
ऑफलाईन नाही आहे का तिथे
ऑफलाईन येतात पण त्यांच्याकडे ती सोय नाही ना मग अस अगोदरच भरलेला होता ता मिस्टरा नी कारण माझं नाव दिसतच नव्हतं ना यादीमध्ये मागच्या इलेक्शनच्या वेळेस पण दिसलं नव्हत मग ते भरला आता ते त्याचं पण फॉर्म काढण्यासाठी त्यांच्या वडिलांच प्रूफ जन्म दाखल्याचं द्यावं लागलं होत म्हणजे एवढं यादीत घोळ होऊन गेलाय सगळा
नाही नाही ते दाखवावच लागत म्हणजे एक तर मग मे बी शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागतो आणि कसं आपलं बायकांच माहेरचं पण नाव घेतात ना आईचं वगैरे आणि मग तिचं पण वोटिंग कार्ड नंबर
हो बरोबर आहे आणि आईन ते आ आता म्हणजे दुसरीकडे स्थायिक झाले सात आठ वर्षापासून गावाकडे येत ह असेल मतदानाच पण जात नाही आई म्हणजे वय पण झालंय त्याच्यामुळे ती इकडे बहिणीकडे राहते तर तिकडे ओटिंगला जात नाही वडील सात आठ वर्षापूर्वी वारली मग त्याच्यामुळे होतच नाही ना त्यांंच वोटिंग मग ते नंबर वरे कस काय निघणार ना तिथून
बरोबर हो
खूप असं प्रॉब्लेम होऊन जातो मग अशा गोष्टींना
हम्म हम्म खरंच ना
हा
मी ऑफलाईनच भरलाय हम् माझ होत नाव ऑलरेडी पण मग तरी शाळा सोडल्याचा दाखला वगरे मी घेऊन गेले होती बरोबर
हा हा हा तेवढंच प्रूफ दाखवावं लाग आपल्या जन्मतारखेचाच प्रूफ पाहिजे असं
हम्म तेच ना आणि आधारवर असतेच आपली बर्थडेट पण तरी
हा मला काय वाटलं ते बसेसचं पण आत्ता हल्ली निघाल बसचा पास पूर्ण वर्षभर हे करा असं जाणं तर होत नाही पण राहऊ द्या बाबा आपल्या हाताशी असं अशी गोष्ट आहे
हम्म तिथे पण खूप गर्दी आहे आहों माझंही राहिलंय तेे काढायचं
हो का आमचे कडे तर काही एवढ विशेष नाही दोन जण असे असतातज कारण जे तेे नगरसेविका वगैरे असतात ना त्यांनी एक एक ठिकाण असं म्हणजे हे करून घेतलंय जे समाज कार्यालय असत ना त्या ठिकाणी हा तर मग त्या ठिकाणी जाऊन सहजपणे आपल्या जवळ कुठे सेंटर असेल तर मग तिथं भरता येतो ग असं ते मला वाटत कधी बसत ती हां
त्यासे काही पैसे घेतले त्यांनी
हा अडीचशे रुपये असतात ते
हा तेेतरी
फजसाठी हा आणि फक्त आधार कार्ड वगैरे दाखवायचं आपला मोबाईल नंबर म ते पंचवीस तीस दिवसांनी म्हणे तुम्हाला सांगतो आल्यावरती तुम्हाला कॉल करून कळवतो बो आम्ही असं
अच्छा अच्छा
ह
मग आलंय का तुमचं
मी तर आत्ताच नाव दिलं ना मग ते आता प्रोसेसमध्ये राहील मग ते होईल पंचवीस दिवस आपण वाट बघायची आपल्या कुठं मला तर काही अजून जायचं नाही कुठे लगेच प्रवासाला प्रवासाला एवढी गर्दी अस तेे तर कुठं जायचं तर तिर्थस नाही आवड आहे पण त तीर्थस्थान गेलं तरी तथे गर्दी होते आणि बसमध्ये प्रवास करायची ते गर्दी असते त्याच्यामुळे असं वाटतच नाही आवड म्हणजे मला ना नाही चर वगैरे खूप आवडतं नेचर मध्ये वगैरे अस ब रमायला
अच्छा
म्हणजे खास करून आपण असं म्हणजे देवाला जातो पण देवाच्या ठिकाणी किती गर्दी असते आपण व्यवस्थित दर्शनच घेऊ शकत नाही आता मागे तिरुपती वगैरे अस ण आपल्या समो नाहीा म त्याच्यामुळे काही म्हणजे दर्शन व्यवस्थित होत नाही आपला भाव तरी पोहोचतो का तिथं नाही पोहोचत एक तर घर रेटा रेटी त्याच्यात आपण मेटा कुठून आलेलो त्यात ते दर्शन करा आणि मागे तडे गेलो होत्र ओंकारेश्वर कडे ओकारेश म त्यां त खा म दर्शन करा त्या पण खूप गर्दी होती म्हटले या गर्दीत आपली चेंगरा चेंगरी झाली तर काय करायचं ना असं म्हणजे आपल्याला साहजिक वाटतं ना अशा गोष्टींमध्ये आपण बघतो ऐको तो अस त्याच्यामुळे असं वाटतं ब तीर्थस्थान आपण घरून भाव ठेवला तरी भरपूर आहे ब अस
हो बरोबर नाही खरंच आहे आणि म झाल्यावर एवढ्या गर्दीत तर शक्यच नाही
हा ते वयस्कर लोकांनी तर जाऊच नाही गर्दीमध्ये अशी गोष्ट आहे
पण म्हणजे त्यांनाच हे असतं ना
हा त्यांना असत असं नाही आता तर तरुण पिढी चालली प देवदर्शनासाठी लोक लगेच पळतात म्हणजे हे दर्शन त्या ते युट्यूबला बघतात ना अं कुठे ते काय सावरिया शेेत कुठं काय असं म्हणजे त्याच्यामुळे मग ते जातात बस दर्शनाला
बरोबर
ॲक्च्युली आपल्या हृदयातच ईश्वर असतो तोच भाव आपण राहू द्या भा हृदयामध्ये असे हे म्हणजे असं म्हणतात ना पूर्वीचे संत पण म्हणून गेले किंवा कुठे शोधतो तू देवा देव देवळात मध्ये परमे याला परमेश्वरा तुझ्या हृदयातच असतो आहे असं. त्या आपल्या हृदयातचं बघायचा परमेश्वर
हं हम तेच
जे पंचतत्व बाहेर ते आपल्यात पण आहे त्याच्या मुळे आपण आपलं जेवढं सात्विक ठेवलं तरी पुष्कळय
खरचं आहे आपण इकडे तिकडे बाहेर शोधत फिरतो ती शांतता सगळं. आपल्यातचं असतं.
आता आम्ही हे ब्रह्मविद्या करतो ना तर त्या त्याच्यामध्ये असंच आपली शरीर शुद्धी करायची श्वास शुद्ध करायचा श्वास पूर्ण घ्यायचा तर आपली विचार शुद्धी होते. विचारशुद्धी झाली तर आचार शुद्धी होते हे त्याच गोष्- तीनचं वेळा त्याच्यावरचं आपलं आत्मा म्हणजे आपलं शरीर होत म्हणजे कुठही दोष राहत नाही वगैरे अशा गोष्टी तर हेचं अभ्यासायला पाहिजे आपण
बरोबर.
तुमच्याकडे दहा मिनिटं मी ते बघितलं नाही दहा मिनिटाचं मी ते ब्लूटूथ साऊन बोलते. आता मी कानाला लावलय ना तर किती मिनिट काय ते असं. ते म म्हणत होते की, ब जास्त मिनटं म्हणजे चालतात का? अशी वरची मिनटं झालेली.
हां चालत असतील.
हां तेच ना माझं ते टास्क कंप्लीट तेवढं कर झालं नाही तरी वन एटी मिनिट्स कॉल पूर्ण दाखवता येते.
अच्छा.
असं हां. तर त्याच्यामुळे मला म्हणजे पहिल्यांदाच हे म दहा अशे केले टास्क. होयं कस काय तुम्ही पण पहिल्यांदाच करताय का?
हो.
अच्छा. तेच म्हटलं काय मिनिटांचं काय गडबड आहे काय काय नाही असं.
हां नाय ते ते होतं बरोबर त्याचं काहीहेच नाही.
हो का अच्छा अच्छा तुमचं झालंय का तीर्थयात्रा वगैरे
हां आम्ही आता काय मुलांच्या शाळा कॉलेज मुळे त्यांच्या सुट्ट्यांमध्येचं जाणं होतं.
हां ते त्या सुट्ट्यांमध्येच झालं होतं तसं.
हां मग ते त्यांचंही बघावं लागतं त्यांना पण थोडसं काहीतरी विरंगुळा पाहिजे असतो म या उन्हाळ्याच्या सुट् आम्ही गेलो होतो गणपतीपुळे कोल्हापूर वगैरे असे गेलो. आणि मग नंतर बीचवर गेलो मग ती पण मजा पाहिजे असते मुलांना देवदर्शन नको असतं परत वर्षभर जुम्पलेले असतात ना. क्लास कॉलेज शाळा
खूप व खूप असतं मुलांचे टास्क वगैरे बरेच असतात ते अभ्यासामध्ये हे ते त्याच्यामध्येच हो तेच ना गुरफटून जातात अगदी अशी गोष्ट आहे
अच्छा बाकी काय मग करू परत एकदा निवांतो फोन
हॅलो आवाज यायेतो आहे का तेई हां ते स्क्रीनवर दुसरं दुसरं काहीतरी अ हे होत त म्हटलं एवढं का बरं आवाज येतोय बॉस याचा
अच्छा, अच्छा, नाही येतोयआता. पण पहिल्यापेक्षा बारीक. तुमचा आवा् अच्छा
ठीक ते आवाजाच तच प्रॉब्लेम येते मग मग दोन दिवसापूर्वी पण तोच प्रॉब्लेम येत होता मला
हो माझंही तेच झालं चार पाच दिवस झाले लावला की एक तर उचललाच जात नाही उचलला की कट होऊन जातो
अच्छा अच्छा तुम्हाला त तुम्हाला करायचंय का कॉल्स हो मला सांगाल तुम्ही नंतर मग हं मी आता ठेवते तुम्हाला करायचे असेल तर तुम् तेव्हा सांा म्हणजेुमचे टास् कंप्ट होऊ जातीलग
हो पण मग मला या नंबरवर तुमचा नंबर पाठवा ना
हा मी तुमच्या तुम्ही मेसेज केला होता आणि त्याच्या खालीच मी माझा नं हे मेसेज केलेला होता हां चालेल ते थोडा आणि करा मी तुम्हाला तससा मेसेज करेल मग तेव्हा तुम्ही कररा मग ठीक आहे बाय ते थँक्यू
बाय बाय